हॅलो
बोलकी
हा काय करायल्यास?
काय आणि बग, भाजी आणायला गेलेले.
बर आणि काय मग कुट गायब होतीस?
ग बाहेर गेलेलो फिरायला सहल, सुट्टीतली सहल
बर
हम्, मग काय आणि बाकी फॅमिली घरची लोकं घरची लोक आम्ही चौघच गेलेलो आणि मैत्रिण एक होती.
हा हा
ती, तिची मुलगी आणि मिस्टर तिचे.
होय बर मग प्रवास कसा झा ना
छान. एकच नंबर. आम्ही मालवण ला गोव्याला जायचं म्हणत होतो म आस बरोबर तिथं मधी गेल्यावर त्या मैत्रिणीच्या मुलीला विचार खरं नक्की कुठं जायचं? म्हणजे आमचं काय असं अगोदर ठरलेल नव्हत गं.
बर
कुठं जायचं, काय जायचं, अचानकच उठलो आणि अचानकच गेलो. हुं त्यामुळं मध्ये गेल्यावर परत, हेनी विचारलं तिला आगं नेहा आपण जायचं कुठ गोव्याला जाऊया? का मालवणला तर ती वैष्णवी ची मुलगी म्हणत्या, आपण काका गोव्याला पण जाऊया मालवणला पण जाऊया. गाडी आपलीच आहे सगळीकड फिरून येऊया मग मालवणला जाऊन निवांत तीन दिवस समुद्राच्या काठी तिथं आ रूम मिळतात ना हुं समुद्राच्या काठीच घेतलेल्या रूम
हा
हू खाणं बिणं सगळं अस व्हेज, नॉन व्हेज दोन्ही होतं
हुं
ज्यांना आमच्यात शाकाहारी खाणार म्हणलं तर एकटीच धाकटी मुलगी शाकाहारी घेतली आम्ही सगळ्यांनी मांसहारी तिकडं काय जास्त हेच मिळतय फिश
हा होय
मालवणी पद्धतीचं म्हणजे सगळं हे छान असतय चा मसाला ते त्यामूळ ते खाल्ल नेवती लाईट हाऊस ते समुद्रात आत आहेत दीड तासाचा प्रवास आहे जाण्या-येण्याचा ते सगळं बघून आलो परत सिंधुदुर्ग किल्ला बघितला शिवाजी महाराजांची नवीन मूर्ती बसवल्या हम्म ती बघितली
हा
ह परत वेळ होतय हा न, हा न काय नाही बघ
बर मग आपण पण जाऊया एकदा सगळ्या मालवणला
नक्कीच होय सगळे मैत्रीण मैत्रिण मिळून गेलं तर
तेच की मस्तपैकी जाऊन येऊ
तेच ना म्हणजे ते कस बरोबर सगळं आपल्याला दाखव वून आणत्यात ग हे कसं आम्हाला फक्त बीच साईड बाय
हा हा आणि- आणि काय बघितलंस वेगळं हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येत नाहीय वर्षा
हॅलो हम आवाज कसा हे व्हायला लागलाय
तेच म्हणाले मी
बोलतय का रेंज हा लागलाय आता
तु जरा रेंजमध्ये ये
हा रेंज मध्येच आहे. मी इथं वारणालीत कि नाही रेंज जरा कमी असते ग इकड आले बाहेर आता म्हणला त निवांत गप्पा मारूया आपण
बर आणि काय मग कुणकेश्वरला तेन गेलतीस
होय येताना कुनकेश्वर करून आलो. कुंकेश्वरला पण बेचण्याला जाऊन फिरून खाऊन पिऊन तिथून व परत थोड जाता नाही त परण गेलेलो आजराकडनं आजरात इंद्रायनी तांदूळ छान मिळतय तांदूळ घेतले सगळ्यांनी त्या बरोबरच अ दादा होते ना वाडी तलवायला त्यांनी आमच्यापेक्षा जास्त खरेदी केली
होय काय भारी हाय की मग
आम्ही पाच पाच किलो घेतला ना तेन दहा किलो घेतलं तांदूळ हे म्हणल एक नंबर मिळतो इकडं तांदूळ इंद्रायणी आपल्या इकड येतंय ते तसं कोकणातल्या सारखं नसतोय ना
होय तिकडं काय सगळं प्युवरच असतय ग
होय म्हणून तर घेतला हिथ आल्यावर बहीण लागली ओरडायला मला पण घेऊन येशील की नाही म्हणुन तू आणून खा म्हणली दुसरा माझं मला ते पाठवून दे
व्हय दिलीस
मग तिला थोडं दिलं मर पर तिथ आम्ही ज्यांच्यातून सामान घेते त्यांच्यातन थोडं आणून दिलं तिला- म्हणल ते पण खाऊन बघ ते पण खाऊन बघ तिकड तु म्हनलीस तर तिकडचं मागवालय पण ज्याचा ऍड्रेस घेतलेला ज्याच्याकडन तांदुळ घेत दिलं मैत्रिणीन तिच्या पॅन्टच्या खिशात होत, ओल्लं झालंय बी समुद्रात जाऊन आलंय म्हणल्यावर तिन फाडून टाकला कागद तो., कारडतय मगं काय. मग काय तिकडं हायत ओळखीचे त्यांना सांगायचं. नायत त्या निमित्तानं आणि हे अनेक आता कोकण ट्रिप करायची.
होय चालतंय की त्यावेळेस मगं आपण जाऊ सगळ्या मैत्रिणी मस्तपैकी.
परत आंबे,
छान वाटतंय अगं तिकड गेलं की त्या त्यामुळे पदमा गेली नाही तिला जो-
आपण तरी काजू असतात भाजलेली. त्याला भाजलेले काजू, परत, आपले सादे, काजू. खायला म्हण घेतलेले. खाऊन संपवलंय. हम्म हम्म. परत येताना आंबे घेतले, आमच्यापेक्षा जास्त आंबे प्युअर मिळतोय ना तिकडं?
एकूण एक प्रवास छान झाला जाताना ह्यानां जरा,. त्रास झाला,
होय.
हम्म बाकी काय हे नाही. जातानाच ह्यानां त्रास झाला जरा, परत मैत्रिणीनंच्या मुलीला पण झालायच त्यानं काय त्रास झाला नाही कोणालाच,
हा. बरं झालं मगं प्रवास झाला ना व्यवस्थित,?
अ प्रवास
ह तेच म्हंटलं काय कुठ ही गायब झाला काय ऑनलाइन काही नाही, पुन्हा दोन चार दिवसात काय फोनच नाही.
ते आवडलं एक नंबरच हाय.
डॉल्फिन बघितलंस काय?
नाही ग त्या वेळेत डल्फीन येत नाहीत म्हटले.
होय.
हूं त्यावेेळेत नसत्यात म्हणले डॉलफिन म्हणून डॉलफिन काय बघायला मिळाले नाहीत. पण बाकीच सगळं झालं व्यवस्थित म्हातारीची चूळ बरोबर आम्ही तिथं जायला ये म्हातारे म्हातारे चूळ भर म्हणल्यावर बरोबर ते पाणी वर आलं एवढं खरंच गेलेल्याच ते म्हणजे धन्यता पावल्या गंत झाल.
हूं ते तेवढं राहिलय बघ आमचं ते तेवढं आता कधी होतय.
ते आता गेलं तर ऑक्टोबर नं नंतरच गेलं तर आता बंद केलं ना? नेमक आम्ही जाऊन आलो आणि दोन दिवस
होय आम्ही काय आता लगेच जाणारच नाही सोड आम्ही डिसेंबर जानेवारी मध्येच जाऊन गेलोत त्तर
हम्म नाही डिसेंबर जानेवारीच्या पिरियडला परत चालू करणार आहेत त्यानी
होय.
आत्ता तर बंद केलय म्हणजे चार मॅसेज आल्यात ना
हा हा
लो म्हणून म्हणलं आम्ही जाऊन आलो. बर झालं
हा होय
धरण्यासाठी तर
हा ह होयस की
परत तेच राहायला नको
हा
हुं
आई गं तेवढ जरा आपण प्रवास करून आलो की आपल्याला जरा
होय खास ते म्हणजे कसं ते रील्सवर बघितलेलं त्यामुळे ते बघायला जाय चौथा म्हणून म्हटल जाऊन यायच म ती मैत्रीण का आली नाही आमची बरोबर बघायला आम्ही चौघच गेलेलो जाऊन बघून परत समुद्रात म्हणजे कसं आत आगं आणि अनेक सांगू काय मोबाईला कीणी बाहेर रेंज नाही पण आत समुद्रात गेल्यावर रेंज हाय होयच की पूर्ण आत गेल्यावर रेंज तिथून वैशालीला कॉल लावलेला परत सगळ्यांना व्हिडओ कॉल करून दाखवत होतो आमच्याबरबर आणखीन एक जण होते त्यांनी पण व्हिडिओ फोनवर सगळं दाखवत
हं बरं कि ऑनलाईन सगळ्यांना मग झालं पण दर्शन ह
आ तिथ हे नव्हतं रेंज नव्हती हेंच्या मोबाईल ला येत होती रेंज म यांना यांच्या याच्यावरनच किती जणांनाहून करणार ना अन समुद्रात लाटा काय भयंकर मोठ्या येत्यात आणि पाणी सगळं उड उन्हात
आ येतय होय
आणि परत तिथं एक ट्विस्ट काढला तिथं गेलो आम्ही म्हातारीच्या चूळपाशी आणि दुसरं जहाज येऊन धडकलं आमच्या जहाजाला
अरे बापरे! मग ग?
खरं नाही इथंच आता जल समाधी मिळत्या
अं
ये मला पाणी पाहिजे पण महाराज होते गे बरोबर म एक पहिल्यांदा एक येऊन धडकल आणि दुसऱ्यांदा पण आमच्या सारखंच होतं ते पण येऊन धडकलं इथं
होय
हं कारण प्रवास छान झाला सोड ते बाकी काय ह्याच्यापेक्षा कनी महाराजांच्या कृपेनी बाहेर आलो. सगळं व्यवस्थित चाललं परत दुसऱ्या दिवशी आम्ही इथे त्याच दिवशी संध्याकाळी अं ते बनाना राईड अन ते आहेत. ना
हम्म हादगे होय छान येत ते.
ते सगळं करून आलो. त्याच्यात पहिला नाही नाही म्हणून लागलेलो ते माझ्या आमच्या बरोबर होते ना दा ते म्हण आव चला ताई कशाला घाबरताय मी आहे ना हाय की मला पोहायला येते जरी काय झालं तरी मी घेऊन येतो तुम्हाला हं म त्यामुळे कस धाडसान त्यांच्यामुळ तर धाडसान आम्ही सगळं हे केलं हं त्यांच्यामूळ तर धाडस न प्रवास व्यवस्थित झाला सगळं व्यवस्थित झालं आणि अस हे नाही ना गेलोय आप पण सगळी मिळून किंवा कशाच हे - करू का नको ते करू का नको जे काय करायचं आहे ना बिधास्त पणे करा म्हंद आपण प्रवासाला आलोय ना फिरायला आलोय तर निवांत फिरायच. सल छानच झाली पाहिजे.
बरं झालं सुट तेवढं जरा मुलींना पण चेंज तुम्हाला पण चेंज.
गेलोच नवतो ग कुठं आम्ही हम्म मग मागच्या वर्षी कस बाला जिला जाऊन आलो ते आमचआमीच जाऊन आलो. त्यांना कुठं जायलाच भेट नाही म्हणून चौ ह्या किती तरी वर्षांनी गेलेलो आम्ही.
बरं जर गेल्यासारखं छान झालं ट्रीप तुमची चालेल मगं आणि काय मग बाकी काय म्हणतेस. हम्म चालते मग ठठीूक आहे करतो नंतर निवांत हा बाय.